हॅलो हा. चला कि च्या पाणी
नाही ना, आत्ताच तर उठलो मी, अंगटा केली आता बसली तर फ्रेश वकडे झाले.
होव का?
हम्म कुठ पर्यंत जाईल.
आम्ही आता निघलो. आता कोणतं गावे काय माहित?
हाव काय? कितीक वेळ लागतो?
लातात तीन तास.
बापरे बाप. कोण कोण, सगळ्याच जनि काय?
चंचल नाही, आमी तीघिचे, चंचल घरी थांबली ना.
हाव का?
हा. आता सु
मंग कस कर हा. हा. हा. मग कस करणारे, घरी जायचं.
घरी नही चाले मी.
मग.
जावे म्हणून. तिच्या घरी.
मग तिकडं जाती का?
आता पायत, तिथल काही तीथ थांबू देत नाही म्हने एकट्या नी.
तिथ, एका सीटवर बसल्या का काय. तीघि जणी म.
नाही त्या दोघे तिकडे बसेले. मी इकडे एकटे बसेले.
ह आणि सोबत कोणे?
नाही, कोणीच नाही.
त्या दोघि काऊन बसल्या म?
मग आता एकाय एकटिला एक अ तिघी होत्या त म एकटे एका जणी ला त बसण ऐकीकडं.
माग जाऊन बसायच म मागच्या सीट होल्डयन.
ह मग मा पुढे रिकामी होत सीट. माग किती गाडी कुदती.
ह्, बरं.
हम्,
हम्
बाकी काय चालूये?
काहीच नाही बा.
ह.
प्रॅक्टिसले जानार य संध्याकाळी.
काय?
प्रॅक्टिसला जानार य म्हटलं संध्याकाळी.
अव इथ साखर ट्रेडर्ससस टाक म इथ पोरं.
हा, पोर आहेत ना.
इथेलेच का सगळे?
आ
इथलेचे का सगळे?
अ हो.
हाव का?
प्लेइंग हॉल ते सगळे इथेच येतात.
हा
काय?
ग्राउंड हाये?
हाव ना. ग्राउंड हाय ना.
हाव का? गाव कारंजे हायत वाटती.
हाव का?
मंग काय करू?
हू हू हू.
पैसे बिशे राहिले का हो? हम्. चाललोत आहोत, हा काल जबरदस्ती थांबलो.
हो ना.
हम्.
काय मॉलला गेला का मग तू?
काय नाही, कायच नाही मॉल नाही. काल दिवस बर दिवस हातून गेला काल आरामात.
हव का?
आता आम्ही चौघी नेहमी सोबतच राहतो, तिथे चौघीचं होतो. तीचे मम्मी पप्पा शेतात जाता सकाळी.
ह ह.
आम्ही गेलतो शेतात पण वापस आलो.
शेतात
आं
दादा तीचा
जागा हाय बसायले. कुठं घरी क त्यच्या? दादा हो दादा वेगळा राहतोय. पण तो त्याच्या काकाच्या घरी जाऊ बसायचा, काल दिवसभर तिकडेच होता. त आमच्यामूळ तो ऐक आला नाही्.
तीक काय वय अस त्याच?
ग्रॅज्युएट झाला ना त इंजिनियर.
हव का?
हम्म. इकडे इकडे समोर, एक मिनट
हॅलो
बाय कीती बेकार. माझ थेरड तिकड चालल गेलं सीट पकडासाठी.
काय झालं.
तर मग उचलत क जोडी त बॅग
हॅलो
काय झालं?
किती जर काकाची ग ातूनज
हॅलो
झा हॅलो
हा काय झालं
काणी बाग दरी खाून फढचिटो टाका द सोडून दरी ख जर होत गाडी बॅग
को कोण दिली.
तेमानसाला
ते साईड ला लेडीज बसव
आ
तर साइड लेडीज बसव म्हणलं लेडीज
तोमर थोडी म्हणणार मी
पाळतील तुला
हायर जागा बसतील ना लोक इकडे तिकडं
हम् मग त्या मणाय इथ तड जाा काय होणार तिथं बसा तथेच काय बसायच तुम्हाला असं हम्
अ एक सीटारी न जा बोल ना
मग फकी काय चालूय
छान मी वर्क बॅक टाकून देते
कुठाकत वरटाकतकते पडल लोक्यावर
नाहीड आज अशी मला का पताततेिक रडोकलाम
हं
खानी त्या का सगळीकठे लोक लाऊत आणि जाच सामान घर क असन चालत मलर
ह ह ह
ल झाडीु चाल ना म्हणा गाडीला आता ना ल खरीच बसला नाही बरं जा हम्म
कुठं आहे सध्या
कारंजा
मग काय तिथून साठ पाच साठ कुल मिट पासून
कर कामता आत्वा
दोन दोन दोन तास लागतात तुम्हाला आणलखी
हा न तीन तास लागतो अमरावतून जायल तिकडं बडनेरा बड अमरावती पुढं होती अजून.
कारंजाच्या पुढे नाही रे अमरावती मागे हे माहि कारंजा मंगळूर
कारंजा मंगळूर वाशी माशी
ह ते माहित मणे येता ने जातानी अ याच्यावर कारंजा वरुन जाते ना पण बडण्यावर अमरावती पुढच
हां आतां मंग मी तुंले मी तुंले जां. तांनी त्यां नाहीं सांगू राहिलो तूं येऊं राहिली संध्या त्यांचं सांगितलं नाहीं तुलां.
मंग त्यां बांले माहिती आहे कां तुं येऊंन राहिली म्हणूंन तबेतंचं सांगा लागते की तीनं तांस लागतांत जांयले यांयले असं म्हंणू राहिली मी
जांयले यांयले तीनं तासांत होते कां तीनं तांस सुद्धां जाणं येणं
जांयले यांयले नाहीं जांयले दिड तासं जाते यांयले दिड तासं लागतांत असं
हां हां आणि ते ही कायं म्हणतो आपणं त्यांला
इथं गावं किती दूंर इलं अमरावती मधून. हॅलो.
तुमचं गावं किती दूंर आहे म्हटलं अमरावती मधूंन.
मंग आं तिथं जाऊं. आमरावती तुम्हीं गावं किती किलोमीटर आहे.
किती
पस्तीस
पस्तीस.
तिच्यां गावांला जायलां अमरावती जायचं कामं नाहीं नं
मंग
खांलीकडे एक बडने बडनेर गावांत एक तालुकां आहे. तिथं उतरावं लागतंय.
फिरांयले बिरांयले
अमरावती बारीतं
पांचशे ये पासष्टं किलोमीटर. पस्तीस किलोमीटर कश्यां कश्यांले गेलं त्यां किती भांडवल लागीलं
अं पंचेचांळीस रुपये.
अव्हं मंग तूंयांकडे खर्चायले उरले असतीलं नां अडीशे रुपये तीनंशे मम्मीनं दिलं ते म्हणलं. मम्मीनं पैसे दिलंत म्हंटल्यावर अडिशे रुपये खरच्यांला उरले असतीलं
एक रूपया तं नाहीं उरलां
कसं कायं
अरे तीनंशे पार्टीचे दिले होते फक्तं. फक्तं ऑलरेडी अकाउंट मध्यें होतें अडीचशे रुपये.
हां हां
इंद्रर लोकं एकशे पंचवीस रुपये भांडे आहे नां मंग आणि अमरावती मध्यें फिरलो ते कायं कमीची थोडी फिरलो तीस तीस रुपयेे घेतले त्यां ऑटो वाल्यांनेआणि एक कांचे
अरे बापरे बांप कायरे कायं कायं घेतलं मंग पोरले
त्यांनी केली शॉपिंग ते टी शर्ट कं कुर्ती शंभर शंभर रुपयांचेच तं होते जोशी मार्केटमंध्यें. कांहीं घ्या शंभरचं नाहीं मी एकचं टॉप घेतलांय.
काऊंन मंग कांहीं म्हणलां नाहीं कां बां कांहीं घे वगैरें वगैरें
त्यां म्हनं पणं मलां नायं पाहिजे.
हां व
हम्मं
हम्मं
हंम
चांगलं नाहीं वाटतं ते.
हम्मं
बोलवायचे अशा टाईमला घरून पैसे.
हा
आता सलोणीच्या माझ्या कडे दोनशे तीस रुपये होते तिचे मायक तर तिला आता होते तेवढे दिडशे मारून दिले.
हम
अन हा अन पंचवीस पंचवीस भाडं भरलं. त्याचे एकशे पंचाहत्तर रुपये देऊन टाकले पूर्ण. हो आणि मग आता घरून बोलवलं तं म्हटलं भाड्यापुरते एकदीडशे बोलवावं टाकले मम्मीला
आधी शिल्लक बोलवायचे ना थोडेसे म्हणजे कसं
नाय मी नसते बोलू शकत, मला जे रागलं ते बोलत असते. आता एकशे पंचवीस रुपये भाडं भरलं आज. एकशे तीस
होव काय?
हम्म
बरं आहे ना मग.
हम्म
मी तूला लगेच करेल हा इक डून हा आता याच्यावरच राहा. हॅलो
हो ठीकये.
हम
ठेव मग.